की
बरी हाईस काय.
हा बरी आहे तु
हाय की काय सुरू हाय
कामं चालू हायत तू काय करते
काय नाय बसलेय मी.
हा मग बाकी
हम्म काय नाही निवांत.
न हा हम्म बोल कि ए मम्मी ए मम्मी हॅलो ए मम्मी हॅलो ए मम्मी ए मम्मी हॅलो ए मम्
ठेवतोय का नाय
अगं आवाज तुझा कट होतोय.
अगं नेटवर्क प्रॉब्लेम व्हाया लागलंय.
हा त्याच्यामुळ तसं होतंय बर
काय आणि मग किती टास्क कम्प्लीट झालेत तुझं
मला माझं दहा झालंय.
झालं ना.
हो.
कुणाकुणाला केलीस?
म्हणजे दोन आहे इकडं, दिदीला केला. तिकडे हिला केला आरतीला.
हा.
मावशीला.
हम्म हम्म, आता मला?
अजून दोन माझं तिच कॉल बाकी आहेत.
हा हा हा.
हा.
माझं काय झालं, दोन फोन केलतं का नाही, ते मधनच कट झालं.
माझं तसं झालं, माझ तर एक कॉल रिसव दोन कॉल रिसव नाही झाले. मावशीने नाही रिसिव केली. अणि त्या आरतीन नाय रिसिव्ह केली.
ह माझं पण झालं, मावशीनं काल रात्री काय झालं- काल रात्रीला हिला फोन केलता मी, मला म्हटली करू या म्हटली टास्क. आणि- त्याच्या आधी नेट चालू होता आणि बरोबर फोन केलाय आणि नेटच बंद केली.
हम्म हम्म हम् हम्
तिला परत फोन केला तर म्हणाली जेवाले म्हणते.
हम्म.
मग आता राहू दे म्हंटलं, मग ते एक कॉल तसाच गेला तो.
हा. ते पण हाय. म बाकी घरातले?
घरातले आहेत की सगळी बरी. हम्म. काय म्हणून इकडं थांबणार आहेस.
नाय. काय बोललत थांब म्हणून बोललत काय?
होय थांब म्हटलेत ते.
चालली
विचारलं की.
हम्म.
तुम्हास थांब म्हटली? होय.
हम् ते पण हाय. मिस्टर?
त्यांनी काय पुण्याला गेल्यात.
कधी व?
काल पहाटे गेल्यात.
मारत कशाला ग?
तिथं पुण्यात क ह्याचा कार्यक्रम आहे, क मैदान आहे.
हा.
मग तिथं वाजवायचं त्यांचं काम आहे.
हम्
तिकड गेलात तुम्ही, मग आज संध्याकाळी निघणार तुम्ही.
हम् सकाळी ह संध्याळपर्यंत येऊन जाईल रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत.
होय, चार पाच वाजतील म्हटलेत यायला.
हम्म तु काल तिकडं यायची हुतीस,, काल थांबले असतीस काल आणि आज थांबले असतीस तीथं मग. काय झालतं काल यायला,, काय लाऊन देत नाहीत तवा.
मग आता आणी, परत जाणार आहेत कि देवाला ह्यनी.
ज्योतिबाला ते सासन काटी जात्या क नाई
प
मग त्याच्या सांग जात्यात तनी दोन तीन दिवस तिकडं,, तिकंड आलीत.. की आणि चार पाच तारखेला आणि, जाणार आहेत तनी, देवालाच कुठल्या तरी.
तिकडं आणि दोन तीन दिवस जाणं असं.
हम्म काय करतीस ऊने काय करते मम्मी.
मम्मी काय बसल्या.
हां.
हम्म,, पप्पा गेल्यात गाजरग द्यायला.
हम्म, वाटलं तुम्ही कुठं फिराय गेलाय का काय वाटलं पुण्याला.
फिरायला कुठलं, आता वेळ नसतोय आता कामं सुरू झालीत.
हम्म.
आता काय वेळ नसतूय.
हम्म.
बगुया आलं की येनार तिकडं.
हम्म. हम्म आता बड्डे मध्येच एईन डायरेक्ट, मे मध्ये.
हा हा, म बर्थडे झाल्यावर येणार आय काय,, आधी येणार हाय?
हम्म हम्म. हम्म
हॅलो!
हा निघली
बर्थडे झाल्यावर येणार हाय का त्यच्या आधी येणार हाय?
तेच्या आधी येणार रे बर्थडे च्या आधी,, बड्डे तिकड करणाराय. हॅलो,, येते का आवाज, काय जेवते?
उरसाला?
हागं बर्थडे च्या आगोदर एनार आय मग ऊरसाला येईन ना तिकडं. हा
ताईच्याकडं
ह
पूज्या ताई कडं ग.
नाही ईकडं आता पूजा ताई तिकडचं एतील,, आलीत तर
तिकडे येणार आहेत ना.
हम्म इकडे थांब ना
हा. मग तेच तुम्ही सोबत येणार आहे काय, तुम्ही पुढे येणार मग ते येणार.
बघुया की आता तेंही काय म्हणतात, त्यांच्यावर आता. हमम मग काय होतंय, मग आणि काय चालू आहे तुझं? तू पुढं काय जॉब करणार नाहीस काय आता.
करायचंय की.
मग काय करणार?
मआता पहिला काय करणारच आहे, आधी पूर्ण करून घेणार आहे पहिला,
हा कपडे
आधी पूर्ण करून मामानी एका ठिकाणी जॉब बघितल्यात,
हाव
म्हणजे बँकिंग मध्ये कसं हाय.
हाव
मी त्याला टेली पूर्ण करायला पाहिजे. टेली पाहिला पूर्ण करून घेणार, त ते झाले क मग तिथे लावत म्हटलं, त्यांच्या ओळखीचे आहेत नई.
हम्म
म तिन्ही लावतो म्हटलं तिथं जॉबला. नाही तर मग दुसरीकडे बघायचं. अं
झालं का नाय.
नाही
झाल की नॉर्मल हाय सगळं.
होय, ते गोळ्यांमुळे कमी आलेय.
हम्म
हम्म
आहे ना.
काय तेे?
काय ते?
नर्सिंग ला आहे ना.
हो ए एनएम झालेय, आता जेएनएम करालास.
जॉब केली नाही कुठे?
जॉब ला होती की, कागलमध्ये होतीत.
हम्
ह्म त्याच्यानंतर परत सी ई टी ची एक्झाम दिली आणि परत जेएनएम ऍडमिशन टाकलं सेकंड इयर सुर आहे त्यांचं,
हम्म कुठं कराय लागल्या ती.
कागलाच करते का?
नाही नाही शरदला हाय.
हा हम्म हो.
मग झालं की मग परत थर्ड इयर मध्ये इंटर्नशिप असणार आहे त्यांची.
हां हां
मग ते झालं की झालं त्यांच जे एनएम पूर्ण होते.
हम् ह हम
हम्म हम्म
हम्म
हॅलो!
हा बोल. हॅलो! यता का नाही आवाज‌.
बोलकी, हा यायला की.
सख तुलाच आवडते
काय ते.
हम्म मला सर्गीला आवडतेय कणालाच आवडतेय ग
बरं बर
ह ह प लसक नव
झाला की.
हा आता चिकन आनून खा मग, आज रामवनमी पण आहे खरं आज, रामनवमी आहे खरं! हो आज रामनवमी हाय आहे खर!
खाऊन आले सकाळी! !..
ती दिली होती.
मिच की.
हम्म! हम्म
आसत्या सारखी बिर्याणी बाई!
हम्म! !
घरात आवडत तिथे सगळ्यासनी.
काय ते?
तुमाला तस चांग दुखो दुखात म्हणत म्हणे मला साय सर्ज सर् म्हणता ना!
हम्म करायची बाळणी गप्प तू!
हा हा हा हा हा बग गग! आ! !
आं!...
आता कितिला उटतीस सकाळच पांचला उठात आशिल पाहाटेच.
नाही बाई साडेसहाला उठतोय.
हम्म.
साडेसाला ला उठलं की पावणेसात पर्यंत पावणेसात सात पर्यंत आघोळ होत्या. तिथन मग पावणे आठ पर्यंत चपाती भाजी. करायचं आठपर्यंत. मदली ननंद जात्या कॉलेज ला?
हूं!
मं ह्यांची कधीतरी सकाळच्या असली तर मंग हे जाते पावणे आटला.
हूं!
नाही तर मग सेकंड असलं की, दुपारी करायचं? नाईट ला असलं की, मं डबा घेऊन जात नाही जेवून जात.
काय ते हॅलो!
हां बोल!
हा बोल की
त काय?
आवाज येईना झालाय ग तुझा!
काय तू वॉकिंग करते काय?
होय, होय!
कोणालतरी!